हॅलो.
हा येतोय आवाज?
हॅलो आला ताई आवाज?
हा आला आला बोला.
आलाला. कसं आहे ना बघा आपण म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण विचार करतो. की ही चांगलीच केलीच पाहिजे. अ त्यांच्या भल्यासाठी आहे आपण करतो पण काय ना प्रत्येक गोष्टी जसे आपला म्हणजे हज बंड असो, सासू सासरे असो, की मुलं असो. त्यांच्या चांगल्यासाठी आपण तिथ पण काही गोष्टी अशा उलट्या पण होतात. त्यांना ते चांगला नाही वाटत असंही होतं. प्रत्येक रिलेशन असं असतात, खूप वेळेसं म्हणजे ये ना, कसंय ना, ऍटे टाईम आपण सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. चाहे आपला पती अस सासू स अस, मुलं असो, काही शेजार पाजारची, आपली मैत्रीण असो म्हणजे आयुष्य हे ना एक असं असतं की, आपण सगळ्यांना एका टायमाला खुश नाही ठेवू शकत.
म्हणजे मला असं काय वाटत माहितीये का, हा आपला कधी कधी आटाहास पण होतो बघा. म्हणजे आपण अस सम ण्यापुरत किंवा बोलण्यापुरतं असं ठीक हाय की, की, आपल्याला असं वाटतं की, अरे नाय मी नाय जास्त कुणाचा विचार करणार, मी माझ्या पो म्हणजे मला ज्या शरीरा लगेच चांगलाय ते मी करेन. पण तसं होत नाय. आपण जे होत हा ते सगळ्यांसाठी करतोच. म्हणजे बऱ्याच वेळा मी पण अनुभव घेत नाय म्हणजे थोडंसं मैत्रिणीच्यात असं त्यावेळेस मी म्हणते की, नाही चला जाऊ दे नाय मी आता कुणाचा एवढा विचार करणार, तरी पण नाय घरी आल टे असं वाटतं की हेनी मला चांगलं म्ह
हा नी जस कधी ना, आपण ये ना जसं बोलुन पण देतो. यानी मला असं बोललं तर थोडेनं, सर तोड आपण आपण बोलतो पण नंतर आप मला ना असंच वाट वाईट वाटतं अरे यार त्याला वाईट वाटलं असेल का मी असं बोलले. तिला असं वाईट वाटलं असेल का म्हणजे परत मलाच मी बोलले, त्यांनी मला वाईट बोललंय, पण मी बोलल्यानंतर मलाच फील होतय यार मी बो असं बोलायला नव्हतं पाहिजे होत. असं आपलं एक मन असत ना की, सगळ्यांना चांगलं ठेवण्याचं की, आपल्यामुळ कोणाला त्रास नय झाला पाहिजे. असं आपण वागतो. पण असं दरवेळेस न
त्रासदायक होत. अनं माझा पण स्वभाव अस की, मी फटकन बोलून जाते. माझ्या मनात राहत नाय. पण मी असं ते कुणाशी जास्त वेळ बो बोलायचं बंद होणे वगैरे म्हणजे मला जमत नाय. म्हणजे समोरासमोर किंवा एका घरात दोन व्यक्ती असं बिन बोलता मला पण जमत नाय. मग मी करते. काय असल ते पटकन बोलूण
चांगल ना वाट हा हूं होत ना होत असं आता कित्यीक वेळेस ये ना जसं आता त कस सासू सासरे वेगळे सगळे बरोबरच ये, त कधी कधी कसं बसं पोरांमुळं म्हणा की, कधी या हसबेंड अ मुळ कधी काय होतं. त त्याच्यामुळ थोडं बोलण्यात येत त जसं आपण आज नाही बोलत. उद्या परत मी स्वतःहुन पण बोलते का मुळ भलेही आपलं मन दुखतंय पण माझ्या मुळ कोणाच मन नाय दुख दुखलं पाहीजे. परत मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते की, नई यार ठीक ये आपल्याला एका मध्ये राहायचं असं
पण मला कसं वाटतं माहितीये का थोडंसं त कसं इतरांच किंवा संस्काराचा फरक राहतोच. आता आपले आई वडील
राहतो राहतो ना, जस आता बघा फरक आहे ना मग, आत तर मी असा विचार करते की नय सगळे खुश राहिले पाहिजे. आणि आपलं कर्तव्य म्हणून जस आपल्या आईवड लांनी आपल्याला शिकलं कं वेगंळ राहण हे नाही आपल्याला मोठ्यांच असं ठेवलं पाहिजे. त्यांना व्यवस्थित त्यांना खायला, प्यायला व्यवस्थित आपल्या संस्काराशी आप आपल्या आईनी दिले, पण असं प्रत्येक जणां नी करत. त्यांच असं म्हण आम्हाला आमची पण लाईफ हाय ना आम्ही आमची लाईफ नाही बघणार का, तुम्ही तुमच बघा. तुमच्या मुल आम्ही कुठपर्यंत अटकून राहणार ये. असं विचार करणाऱ्या पण बायका आहेत
का आता मी जर असा विचार केला की अरे. म्हणजे त्या पहिल्या ज्या दहा वर्षात जेव्हा मुलं लहान होती. तेव्हा जर मला सपोर्ट केला असत तर आज मी कुठं असते म्हणजे हा जर मी विचार करत बस. आज ते जेव्हा जागेवर बसलेत तेव्हा ते आज माझ्या पाशी आलेले आहेत.
मी तेच बोलते की जर माझ्या पंधरा सोळा वर्ष लग्नाला झाले. जर मी लमी तेव्हा ग्रॅज्युएट होते लग्न झाली ना माझं ग्रॅज्युएट केल्यानंतर माझ्या पप्पा. माझ लग्नाची तारीख फिक्स केलं होतीत तर मी विच. विचार करते जर मी तेव्हाच काही केलं असतं तर आजपर्यंत माझी सॅलरी किती वाढली असते. पण नाही मी विचार केला ना. की नाही आपल्या सासू सासर्यांना नाही आवडत या गोष्टी आपल्याला घर सांभाळायचंय. या सगळ्या गोष्टीचा विचार केला. कारण त्यावेेळेस असं नव्हतं की आपण लगेच आपल्या पतीला म्हणणारे. आम्हाला वेगळं राहायचय आम्हाला माझं करियर बघायचंय त्यावेळेस अशा गोष्टी नव्हत्या होत आता होतात.
तिकडं गावाकड राहिले. आणि आज त्यांना जमत नाही काहीच करायला म्हणून ते आज माझ्याकडे आलेत. म्हणून जर मी असताना जर म्हंटलं. नाही तुम्ही माझ्या वेळेला उभा राहिला नाही मी तुमचं करू शकत नाही असं होत.
नाही बरोबर आहे आपण नाही बोलणार कारण आपले संस्कार नाही ना असे.
तसे आपल्या आई वडिलांनी काय शिकवलंय जस आम्ही तुम्हाला. तुम्ही इथ सांभाळायला पाहिजे. म्हणजे कित्येक वेळा कस होतं काय मुलांचे बड्डे असले काय असले आपण जर बाहेर जायचं म्हण. त्यांना आता आम्ही नेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक हा करावाच लागतो. मग मी कित्येक वेळा माझ्या वडिलांना म्हणल. बाबाना की मला म्हणजे माझी चूल कधीच बंद होत नाय मला कुठ.
नाही नाही बरोबर बर बरोबर आहे आ. ताई मग सेम माझ्या बरोबर पण असंच होतं कीतीही तुम्हाला कुठं जायचंय ना तुम्हाला स्वयंपाक हा करावाच लागणार हाय.
नंतर माझ्या बाबांनी किती छान मला उत्तर दिलं असेलं अरे म्हटले तू अन्न. पुर्ण आहेस असा विचार कर तु अन्नपूर्णा हायस म्हणून तुझ्या हातुनच स्वयंपाक होतोय. खरं सांगू त्या दिवस पुन्हा दिवसापासून मी कधीही तक्रार केली नाही थोडसं वाटतं मनाला. पण मला लगेच त्यांचे शब्द आठवत म्हणजे मला कसं वाटत.
ठीक आहे ना कसं आहे ना ताई आज आप. पण आहे ना आपल्यामुळे त्यांच आपण सगळं करतोय जेव्हा आपण नश. ना तेव्हा ते आपल्याला आठवतील विचार करतील ती होती ती सगळं करत होती. म्हणल ब आपण काहीतरी आहे ना सगळं काहीतरी चांगलं करून जाणार आहे जगातून.
तो मी मी तेच म्हणते मी. मी सारखं म्हणते की मजे कर्तव्य म्हणून करो प्रेमाने करू कसाही करू. पण मी काय म्हणते करते हे नशीब मला फक्त काही नाही अपेक्षा फक्त हा. ही आमच्यासाठी करते असं म्हणावं मी. त्या म्हणत नाही कौतुक करा किंवा सगळ्या जगाला ओरडून सांग. कुणी जर विचारलं तर अरे. सून मला चांगली बघते त्यामुळं मी चांगली आहे एवढं म्हंटलं ना.
एवढं म्हणा ना पण तुम्ही ते केल्यावर. पण ते अप्रिशिएट तर नाही मिळत पण उलटं तुम्ही ना. लोकांना उलटं सुटं जाऊन सांग त्यात, एक गोष्ट चुकीची केलेली ते तुम्हाला लक्षात राहते चांगलं केलेलं तुम्हाला सत्रात या गोष्टीचा मला खूप राग येतो काय माहितीय का इतकं चांगलं केल्यानंतर पण
लगेच रिएक्ट पण होते म्हणजे काय वेळेस मला काय वाटतं ह्या गोष्टीसाठी मी जर रडत बसले तर ती गोष्ट वारंवार माझ्या बाबतीत घडणार. आणि मला असं गुट नाही आवडत मी लगेच इथं फटकन विचारते की असं तुम्ही का बोलला, मी नाही असं करत मग कधीतरी चूक होत ते माणूस आहे माणूस आहे म्हटलं, त्याच्या हातनं चूक होणार एखादी गोष्ट राहणार
ते हे तुमच्यानी चुका होत्या, आम्ही तर लहान आहे ना आमच्यानी तर होणारच ना म्हणा
परफेक्ट होत नाही म्हणजे मी आज माझ्या आई वडिलांना माझ्या जेव्हा भावाच लग्न झालंय, तेव्हा माझ्या वरून मी कित्येक गोष्टी त्यांना समजावते. अरे चुकलं असेल तिचं राहू दे, भाऊजईचं राहू दे, एखादी गोष्ट लहान म्हणून घ्यायची समजून म्हंजे असं होतं मजे जे आपल्या बाबतीत झालंय ते तिच्या बाबतीत होऊन देऊ नका. म ती आज इतक्या प्रेमान त्याच्यांशी राहते का? तर त्यांनी तिला चांगलं समजून घेतलं त्यामुळे ती आज खूप त्यांच्याशी प्रेमान राहते. का तर बाबा सासरे म्हणून त्यांनी मला सांभाळलं व्यवस्थित असं होतं.
हासं होता वत
कर्तव्य आणि प्रेम ह्या दोन गोष्टीत फार फरक आहे.
फरक ये फरक ये, पण कर्तव्य करतोय तुम्ही प्रेमा तुम्ही तुमच करताय ना तुम्ही ते जाणून घेतलं पाहिजे, की समोरचा व्यक्ती आपल्याला करतोय. फरक जाणून जेत तुम म्हणजे आपण चार गोष्टी चांगल्या केल्या पण एक वाईट केले ना तर वाईट लक्षात ठेवली जाते ते आणि समोरच्यानी ना चार चांगल्या नाही केल्या एक चांगली केली ना तर समोरच चांगलं होऊन जातय. त्या ईनी माझा केला लांबू जे लांबून येतं ना त ते विचारतात ते त्यांना चांगलं वाटत जे जवळ राहतना त्यांचे त्यांना जाण
म्हणजे मला कस वाट तर बाहेरची लोक सांगतात त्यांना की अरे किती छान म्हणजे तुम्हीच पहिलं आयुष्य कसं होत त आता किती छान आहे पण ते कधीच म्हणार नाहीत की नाही आत्ताच त्यांची मी, नाही ते ते म्हणणार नाही असंच आहे नशिबात असंयच आहे तसच होतं. मग ते आपल्याला वाईट वाटतं थोडसं मी पण इग्नोर करते थोड इग्नोर करायला शिकले मी पण आरे
करा इग्नोर करायला शिक होना तेव्हाच आपण चांगलं राहणार आहे कारण आहे ना रडून आणि जीव दुखून काहीच उपयोग नाही.
काहीच उपयोग नसतो आणि ते काय होत माहिते का मनस्ताप आपल्याला होतोय त्रास आपल्याला होतोय मी कधी कधी विचार करते आरे आपल्या ह्या मुलांसाठी तरी आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे. कारण आजकाल आपण बघतो वयाच्या तीस पस्तीस वयानंतर तर बीपी, शुगर म्हणजे सुरु व्हायला लागलेत
आजार पण कारण आपल्या मागे टे टेन्शनच की ते आपल्याला घरचं टेन्शन, मुलांचं टेन्शन सगळ्यांचं टेन्शन घेऊन
पहिले बघितले ना एकत्र कुटुंब होतं ते मुलं कधी मोठी व्हायची कधी काय व्हायचं एवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या आज आपण जरी काय समजा कमवू अगर न कमवू थोडस घर चालवण्याचं टेन्शन राह अरे ही गोष्ट संपली, तर हा एक महिना संप अखेरीपर्यंत आपल्याला हे सगळं मॅनेज करायचं आहे. त्यामुळे ते मॅनेज करण्याच्या नादात काय
आपल्या शरीराची काळजी घेतली ही, हीच खूप जरुरी हे कारण आहे ना आपल्यालाच सगळं बघायचय, सगळं करायचय. कारण आपण नाही तर आपल्या मुलांच कोणी करणार पण नाही, हे एक खरं आहे आणि आज
हा, म्हणजे मी फार तो विचार करते की हा की म्हणजे बाहेर ते बेअर कसे करणार?, त्यांना सर्व कसे करणार पहिले कसे काका, चुलते असायचे चुलते घरी आजी आजोबा त्या म्हणजे बरीच ना ती मुल ती एकत्र कुटुंबात व्हायची ऍडजस्ट व्हायची
आता आधीचे जे आधीचे जे काका, काकू असायचे ना आत्ताचे काका, का कु मध्ये किती फरक आहे विचार करा तुम्ही. आधी म्हणजे, माझी काकू आहे ना माझी काकू जी होती ना की माझ्या आईपेक्षा जास्त महत्वाची होती मला, म्हणजे इतकी जीव लावय ची माझे काका, काकू पण आता आपण आपल्या जावांच्या भरोशावर आप आपल्या पोरांना नाही देऊ शकत, कारण ते समजणारच नाही त्या गोष्टीला.
त्यांना ते समजणार पण नाही म्हणजे अगदी अ म आपण विचार केला तर म्हणजे आम्ही सगळे विचारतात म्हणजे आमचे मिस्टर सुद्धा म्हणतात की तू स्वतःच्या चुलत्यांसाठी एवढं कस काय रडू शकतेस त्यांच काय वाईट घट घटना घडल्या त्यावेळेस म्हणजे की आप ल्या काळात हे नाहीये, असं त्यांचं मत आहे पण ते तसं होत ना. म्हणजे आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेले नसल ते तरी ते प्रेम फार होतं.
होत, त्यांनी ना आपल्या म्हणजे वडील अ जस त्यांच्या स्वतःच्या मुलगीप्रमाणे त्यांनी जीव लावलाता त्यांच्यासाठी डोळ्यातून पाणी येणारच.
येणारच ना, म्हणजे आता होत नाही, तसं आत्ताच्या चूल
आता नाही, आता तर आता कस ये तुमच मुलांनी असं केल, तस केल त्यांना सहन नयी होत ही गोष्ट आपण सोडू जरी ना तरी त्यांना सहन होणार नाहीये, म्हणजे आपलं पण जे असतं ना ते बिलकुल आहेच नाही, आणि ते होऊ पण नाही शकत काय माहिती काय? मी कारण बोलते की, यांना आमच्या आईवडलांपेक्षा जास्त महत्त्वाचे आम्हाला आमचे काका, काकू होते. इतके जीव लावायचे आम्हाला, ते प्रेम आता बघायला नाही मिळत.
नाही मिळत तस होतं.
त्यांच्या मुलांना जो फरक करतात ना, आपलं आणि भावाच यात फरक असतो.
म्हणजे मला आठवत नाही, की आपण असं चुलत भावंड आहे किंवा हे हाय अस म्हंटल किंवा त्यांनी सुद्धा आपल त्यांच्या मुलात आणि आपल्या मुलात कधी फरक केला नाही हे आता होत
नाही केला, नाही केला, नाही केला बरोबर आहे ना. चाल आपला टाइम झालाय, तुम्ही करा मला कॉल आहे ना! ठीक आहे, ठीक आहे चालेल हो हो.